हॅलो
ते फोन आलतं म्हणून ते लागल नसेल.
हम्म तेच म्हणलं, करणी आगाला जाऊन थकवा लागला की तेच केलं मी, असं मधी कस्स? स्पिकर वर ठेवल्यासारखा आवाज यालाय.
काय माहिती?
हॅलो!
हे याच्यात ना आवाज कमी कर आत्ता बाहेर थांबलोय घरााच्या इथं.
एवढं एवढं हॉर्नचा आवाज ते याय लागलायं.
मेन रोडला च आहे आम्ही त्यामुळं.
हम्म- हम्- हम्- हम् आणि काय मगं? केलतो काल स होय, आवाज न वाटलयं काय?
होय.
जाम झाले सगळं मी जाम झालेयं. कालपासन सर्दी रात्रीपासन बरं वाटलं झालत..
नाही खरं सांगू काय म्हणजे मम्मीला जर दृष्ट काढाला लाव कारण कसा से माहित आहे काय एकाना नदीवर येऊन गेल्यावरती हे होत नाही काय. हॅलो!
हा.
नदीवर येऊन गेलं की नाही ते एकेकानी! जरा मिळू शकतोय.
आणि मी वड्यावरन पण गेलतो काल ख कोरुचीला जाताना. ते स्मशानभूमीचे मी काय आमच्या तसं काय करत नाही सोड. तसं तरी पणं
हा म्हणजे वाड्यावरचा काही विषय नाही पण आहे ते जाहीरात नाही उगंच आपली शंका दूर करण्यासाठी असते थोडं फार म्हणून
हम्. परवा मी ज्या दिवशी जयसिंगपूर वाऱ्यात फिरलेलो रात्री भेटायला गेलतो नर्सरीला ते उन्हाच वाऱ्याच फिरलेलो ना केस दुतलेला त्या दिवशी
हा.
अ मगं त्यामुं ते परवाच रात्री मला जरासं वाटलेल आणि मगं मी दुपारी झोपलो नाही मला तस वाटलंय ज पण अगदी परवा झोपलो ते काय काय वाटलं नाही काल कस ते सगळं मान ती बिटा तोडलो, शे ते हे करालत गण त्यामुळे ते सगळं डस्टचे पण ॲलर्जी आहे जरा
हा.
त्यामुळे गळ्याला झाला असेल. घसा दुखालता रोट इन्फेक्शन झाले त्या
अरे काय भनगड काय माहिती अरे मला जर सांगतो की ऐक रात्री झोपलोय काय रात्री झोपल्यावरती काही नाही सकाळी उठ म्हटलं तर मला हे घोट पाणीच आहे घशातन खाली
अरे तेच माझा माझ पण ते घसा वाळून येऊन एकदम अस दुकाल तर काल नाही. आता दुपारी गुणी खाल्ल्यावर कमी आले सेम सेम. मला असं आ गोळी रात्री खाल्ली क नाही जाम झाली.
हा.
गररे डोकं ते कानात पण गेल्यासा म्हणजे आ करून ओपन करून मगं कान उघडाय लागालय सारखं लर वाईट झालंय सोडं. आता आले सोडं कमी आणि मला टेन डेंजर आले, आता रात्री परत ती गोळी खायची. जी आणि लय असं सुंद बिंद होते त्या गोळीत झोप सर्दी च्या गोळीत मी ती काल रात्री खाल्लेला. आज दुपारपर्यंत मी दुपारी येऊन कधी एकदा झोपू डोळं उघडनाच मी कितीला माहिती एक दिंडला वगैरै झोपलं असेल ते मी आता साडेपाच पाच ला उठले बघं.
काय सांगा
अरे लय झोप काल अरे काल ते कालपासन काल रात्री पण लवकर झोपलय आणि उठले की तिला पाऊणे दहाला. त्या गोळीत लई म्हणजे लईच झोपाय मला असं डोळ उघडना झालंत त्याला असून सुंद कराला टाकले. झालोय सुंद मंद मी लयं. परत ती गोळी खायची आहे त दुपारी येऊन गेला जरास पडला सोड दुपारी आता संध्याकाळी पण अस ठेंब ठेंब पडला खरा पाऊस जोरात असं काही नाही. तिथं तुमच्याकड? हा इथं बारीक होता मगाशी आता मगं मी घराच्या आता त्या म मला बाहेर काय पडायला माहित नाही पाऊस ते.
ते तुझं ह्याच विचारलो मी एंट्रन्शिपचं.
मगं.
हाय म्हणते ती काय विषयी नाही तिथं आणि मला ते जायचं. बरं तू काय म्हटलीस?
बोल की तू इंटर्नशिप.
इंटर्नशिप बरं. काय? आणि ते विचारलो मी नंबर पण म्हणजे माझा नव्हता नाही माझ्याकडे तिचा ते गावातलेच आहे आमच्या त्या मुलगीचा हा म ते नं नंबर नव्हता मायकडे
हा.
ते घेतलोय उद्या मगं हे करूया म्हण फोन लाव म्हण. मगं काय असेल ते सविस्तर विचारून घे बहुतेक आता जॉब लागली एवढ तिथं मी विचार मी लावतो सोड
अ .
पण बोल म्हणस की तुझे शंका तू आता विचार
नाही पहिला तू एकदा विचारून घे. ऐक एकदा तिला तू विचारून घे मग सांग किती नंतर काय डाऊट असेल तर तुला फोन करते तु विचारून घे पहिला. मी डायरेक्ट
आता काय तेच्या आयला बोलायला. काय नाही काय अवघडच आहे बाय तुझ तरं.
तू गप्प की पहिलं तू विचार तर कायं आहे तुझ्याबद्दल जॉब प्रोफाईल कायं हायं?
मी काय विचारलं माहिती आहे का हा ते पण आता हेच जे सगळं आहे की मी ते आता मी तर आता काय तुझ्या मनात काय काय आहे तुला कसली माहिती हा कॉन्फरन्सलाच की
काॅन्फंरंस जरा मी जरा व्यवस्थित होतो उद्या जरा उद्या व्यवस्थित होतो मी मगं.
चालतयं तु मला हे कर सांग त्या वेळेला फोन लीवूया आपण काय विषयी नाही.
हम्म खरं त्याआधी तू एकदा तिच्याशी बोलल्याला मगं बरं होईल की नाही.
बरं, बोलतो घे बाई. मी विचारलो असतो. हे माझ बोलण तसायं आहे असं
ते माणूस वैतागून राहूदे बाई सोड बाई हे बाई ते वैतागून मला लई राग येतोय मगं.
वैताग आजपर्यंत कधी आला नाही आणि येत पण नाही मला तसं सांगायचं म्हणजे आणि कामावर बदल तरं नाहीच.
असं बोलला की कोण तर माणूस वैतागून राहू दे सोड बाई असं म्हण सं वाटलत.
विचारलो असत सगळं मी सगळं घरापासून चाललीत मी पण त्यावेळेला बाय चान्स म्हणजे तिथं आल्यानंतर ती मम्मी आणि ती होती त्यांची मग चालली कुठंतरी मगं कशाला हे करायचं म्हटलं मगं आहे असा नंबर घेतलो मी असं असं सांगितलो सोड मी असंं आहे नाही. नंबरच की मोबाईल नंबर गं. मी काय सांगितलं पहिला ते इंटर्नशिपला तिथं येणार आहे असं असं एकजण मगं त्याच माहिती पण पाहिजे हाय आणि कसं कायं कायं हाय मगं ती म्हणाली नंतर मला कॉ कॉल कर माझं मी सांगतो म्हणली. बरं म्हटलं.
कर घेऊ आज जरा रेस्ट उद्या बघूया. उद्या करूया मगं आज रेस्ट उद्या करूया आपण. कॉल कॉल उद्या बघू. तुझं किती झालं? कंप्लिंट झालं काय?
ते नव्ह तुला पैसे आधीच कसं काय आलत टास्क कंप्लीट व्हायच्या आधी? पैसे कसं आलत तुला?
काय माहिती एकच कॉल चालत साठ रुपये त्याच्यावरती काय आलं पण नाही काय नाही. आता ती तीस कॉल पुन्हा आणि सबमिट होय ती स मीट मारलय ना तीस काॅल. ते पण अजू किंगलाच दाखवते त्याच्यावर काही एक पण टास्क नाही मला.
ते स्क्रीनशॉट मार आणि टास्क कंप्लिटेड म्हणून ग्रुपला टाका आधी
पण कंप्लिटेड म्हणून आलेल नाहीय ना अजून. तिथं खाली चेक करत आहे म्हणते.
मगं आता? मी पण तेच म्हणाले. वेदिका पण म्हणालती ती तुला अजून कशाचेच पैसे आले कसं कायं परवा ते कधी आलत बघ ते टास्क छोटे-छोटे होते म्हटले होते कि त्याचं काय झालं न कशाच म्हणून तर म्हणाले.
मग कसं काय काय नियोजना काय माहिती त्यांचं?
पण सगळं अजून हेच्यातच आहे चेकिंग ला पडलं हे चे
ते ट्रान्स्क्रिप्शनचं आले तर तुम्हाला मला टास्क झाला नाही तो
ट्रान्स्क्रिप्शन सोड पुढचं व्हॅलिडेशनचं पण आलंय. व्हॅलिडेशनचं मी केलो नाही अजून ते वीस दिल्यात काय. त्या कॉमा त्यांनी सगळं व्यवस्थित पंचुएशनस करायचे आहेत. जर ते वीस पैकी अठरा कंप्लेट व्यवस्थित करेक्ट झालं ॲटलिस्ट तरच ते आपण टेस्टमध्ये पास होणार मगं पुढच देणार तेनी असं आहे ते. मी अजून केलोच नाही म्हणला. व्हॅलिडेशनच आलय मला सोड मी आधी थार्‍यावर नाही डोक
काय आणि कोण
होय होय तिनच केल्या जे तेचं ज्याचं ट्रान्सक्रिप्शन झालय की नाही, ज्या तेनी ट्रास्क्रिप्शनमध्ये पास झाल्यात ते आम्ही ट्रान्स्क्रिप्शन आम्हाला आलत ट्रान्स्क्रिप्शन ची पुढची स्टेप आहे व्हॅलिडेशन म्हणजे कन्फर्म करायचं. तुम्ही ट्रान्स्क्रिप्शनच केलं नाही व्हॅलीडेशन कसं तुम्हांला देतील? ट्रान्सक्रिप्सन कराल्यात की नाही, आणि ज्यनी पास झाल्यात त्याना च व्हॅलीडेशनच आलंय टास्क मी सौरभला केलतो सोड सौरभ काल दंगा करालता कॉल आला करु काय कॉल आणि त्यजापण आला. ओमकारचा पण आला मी मातीत हात हाय माझ चार ला केलाय सांगितलो करतो थांब रात्रीच की संध्याकाळी ओंकारचा करतो करतो म्हणलं त्याला नंतर आणि परत चुकून लागला म्हणला आई म्हणल दहादा कॉलच उचलला आणि म्हणल ओंकार मला आता तोंडात शिव्या याल्यात गबस घरची हायत सगळी समोर म्हणलं माझ डोकं फिरवू नको ओंक्या सांगितलो तरी नाही आत्ताच बोलायचाय आत्ताच बोलायचाय मला मी फ्री आहे आत्ताच बोलायचाय मार खाणार म्हणलं
ते ओमक्या त्या बाबतीत लइ भारी माणूस आहे, डाकू माणूस आहे, तो कामाच्या बाबतीत त्यो तेज काम अस ल की कुणाचं कॉल रिसिव्ह करणार नाही खरं त्यो रिका मा असला की त्याचं केलंच पाहिजे
म् नंतर घाबर कट केलो म्हणल नंतर करतो मग हा म्हणला आणि दुसऱ्याना लावय जाऊन चुकून मला लावला मी म्हणलं तुला काय भीती कमी झाल्या का? काय काय काय करायचाय तुला सांग म्हणलं मी काय बोलू? कुठल्या शब्दात बोलू? म्हणलं. ल ते सॉरी बी चुकून लागला नाही ग बाई मी लावणार नव्हतो चुकून कट झाला. लावला म्हणजे कट केलता सोड मीच लावलो, सगळी भित्यातच ओमक्या तर घाबतोय मला
हा असं असं म्हण कायतरी
सगळ्यांना म्हटलो नाही आहे मी ते घाबरतय मला सॉरी दिदी लगेच येतंय त्याच्या तोंडात
मी कशाला सगळ्यांना मी का त्याला पण भीती घालत नाही पण
भीती घालत नाही म्हणतीस सांगा लागल्यास पाप तेज्या आयला गरीब पोरग्याला
काय नाही कोण गरीब सगळीजण हुशार आहेत मी गरीब आहे पाप मी बोलतोय तोंडावर सगळ्यांना म्हणताना तसं वाटतय मी पाप आहे
तस गरीब आहे सोड मीच गरीब हाय लई
हुं हू स्वतःच कौतुक किती करशीला ते प्रथमेशच काय कौतु क करशील स्वतःच काय कमी होत नाही बई म्हणलं काय मग परत्याला कॉलच केलं नाही लावणार आहे थांब आता कधी करू? देतात का ते
असल की
मघाशी इचलकरंजीत हुता आल्यावरती फोन लावतो म्हणलेला तर अजून तर काय लावला नाही बग
सौरभ तर काय ग्राउंड वर आहे म्हणला करतो नंतर अरे तो ओरडालता तू मला लावतीस, कॉल माझं करायच्या टायमाला काय करत नाईस हे काम करून घेत अरे अरे बाबा म्हटल मी नहीं कुठ म्हंटलोय मी नहीं कुठ म्हणलय तू कर म्हटल मी ला फोन मी येत खर स